हॅलो हा बोला कि काही नाही बघा आत त मुलग्याला नाश्ता करून दिला
हूं हूं!
तुमचं?
काय नाही निवांत आहे.
हा हा जेवण तेन झालं?
होय जेवण झालं.
हा हा घरचे कसे आहेत?
बरे आहेत सगळे.
हा हा!
तुमचे कशे हे?
हा बरे आहेत सगळे बरे आहेत. पाऊसच नाही हीकडं.
हा हा हा तिकडं पण नाही.
हा हा आपल्याकडे पाऊसच नाही, कोकण, कोल्हापूर इकडे भरपूर पाऊस आहे.
हा होय.
मध्ये दोन, तीन दिवस झाला असं सलग तिकडे पाऊस होता, आपल्याकडे काहीच नाही त्या मानान
आता ठाण्याला तेन चालूय वाटतंय, आमच्या बहिणीचा मुलगा म्हटला.
हा हा!
दोन, तीन दिवस झालं पाऊस चालुय म्हटलं हं.
उन्हाळा इतका कडक होता. त्या मनान पाऊस पडायला
हा होईल कि आता काय तब्येत ठीक नाही काय?
हा ते जरा वडाताण झाली नाही. मधे सकाळी शाळा चालू होती. एकदमच आता दुपारची शाळा चालु झाली आहे. आणि दिवसभर बसायला लागतेय, आणि क ते इकडं गावाला येऊन एक, चार, पाच, वेळा फेरा झाला नाय
हा हा हा
त्यामुळं ए अचानकच कस, असं झालंय
हा! मग उन्हाळ्यात कुठे फिरायला गेलता का नाही?
उन्हाळ्यात ह्या उन्हाळ्यात नाही गेलो कुठं.
हा हं...
मागच्या म्हणजे दिवाळीत तेन गेलतो ते बदामी, हम्पी... अ होय होय छान आहे. पटदकल तिकडे जाऊन आले..
हा हा हा हा....
ते दांडेलीला जायचं म्हणत होतो...
हा....
खरं तिथलं पाणी ते ना आणि मुलग्याला सुट होतय का नाही? म्हणून गेलो नाही...
हा हा हा हा...
झालतं प्लॅनिंग त्यांनी केल तर जायचं इकडं मग रायगडला ते जायचंय....
हा हा पण रायगडला पण आता गेलं तर पावसाळच गेलं पाहिजे...
होय होय तरी पण तिथ जरा रिस्कच आहे ना जाणं?
हा होय... आम्ही गेलतो मधी कागलला एक दिवसाची ट्रिपला... सगळे इथले बायका बायकातेन आम्ही गेलतो...
हा हा कागलला काय आहे? तिथं
ते मिनी गोवा
काय काय तिथ? हं हा
मग शाहू पॅलेस कनेरी मठ आणि ते मिनी गोवा केलाय
हा- हा वन डे ट्रिप
हा वन डे ट्रिप गेले
हम्म- हम्म शाहू पॅलेस पण छान आहे बघायल ते बघितलय
मग आम्ही जाणार होतो खिद्रापूरला पण ती काही खिद्रापूरच झालंत..
ह -ह ते पण छान आहे एकाच असं दगडात कोरीव.. केलेलं आहे सगळं... तिकडे पण जाऊन आले नरसोबाची वाडी आणि ते खिद्रापूर... ते एका दिवशी केले तिकडचे हा एका एका रूटला येतंय...
हा -हा मग ते तसं नाही म्हंटलं ना ट्रॅव्हल्स वाला ते आणि ते ऍडजस्ट
होत नाही हा -हा..
म्हणताना मग त कॅन्सल..
हा -हा -हा -हा जर म्हणजे एक ठिकाण बघा गेल तर आप.. दोन तीन तास तिथंच ते सगळं बघण्यात मोडताय नाय... ह मग निवण ते एक दोन दिवस असं पाहिजे.. मुक्काम करायला पाहिजे....
मग त्यामुळ तेवढीच एक दिवसाचीच करून....
हा- हा कनेरी मटला काय आता बदल केलाय का आहेत..
भरपूर केलंय कनेरी मटला
हा -हा म्हणजे सगळेजण म्हणतात बदल केलाय आम्ही लहान असताना गेलतो नाय...
होय आता वाढवायच लागलेत त्यांनी... आणि त्याच तिकीट पण भरपूर झालेय..
होय काय किती झाले तिकीट... हो मग भरपूर झाले की आमच्या वेळी पन्नास का शंभर एवढं होत...
होय आम्ही पण एकदा गेलेल त्यावेळी सत्तर रुपयेला गेल..
झाले हा त्याच वास्तू पण त्याने आ... ततल्या बदलल्यात ना ते मुर्त्या..
होय छान क छान आता आता आणि परत नवीन नवीनवीच करायला लागले...
हा त्यामुळेळ पण ते वाढवल असलं..
हा आणि बाहेरचे पर्यटन बघायला येतात ना पर्यटक लोक.. परदेशातली वगैरे त्यामुळ ती लाय वाढवलंय त्यांनी आता...
ह, ह.
आणि भरपूर हे झालय.
म्हणजे आता कस काळ बदलत जाईल तसं त्यांनी प्रगती
हा आणि आपल्या ते बारा बलुतेदार कसे असतात ना तशामध्ये ते केले नाई. त्यामुळे ते चांगलं हा त्यामुळे ते चांगलं वाट ते बघायला.
हा, हा
म्हणजे कधी न बघितलेल्यांना त्या एकदम
वाटतेय. हा तरी पण बाहेरची लोक आपल्या इकड बघायला भरपूर येतात.
होय, होय भरपूर येत्यात.
तिकड आम्ही पण हे्याला गेलतो अ बदामीला तेन तिथे पण असं जास्त फॉरेनवालीच. होती बघणारी. आपली महाराष्ट्रातली तिथली लोक कमी कर खर फॉरेनची ती अमेरिकेची तसली माणसं होती तिकड.
हा, हा्, हा, हा. ते हा ह इकडचं बघायलाच
होय, होय सगळ्यात भारी आपल्या भारतात
बाहेरचे हा बाहेरच्यांच्या पेक्षा त्यामुळे भरपूर लोक येत्यात बाहेरचेच लोक येत्यात.
येत्यात ह म्हणजे शिवाजी महाराजांच पुरातन काळातलं आहे ना सगळ आपल्या भारतात बघण्यासारखं ह किल्लेतेन म्हणा किल्ले पण बघायला भरपूर असत्यात.
आमच्यात त्यांनी जात्यात दरवर्षी ती मोहीम असते ना त्यावेळी. जात्यात. नाही वेगवेगळे असत्यात गड दरवर्षी जा वेवेगळे गड असत्यात म चार दिवस असते. इथून जायचं कशा न पण ट्रेनन वगैरे मग तिथनं चालू झाल क नही तेच मोहीम मग ते चार दिवस चालतच. कुठं पण मुक्काम म कुठल्या पण डोंगरावर पडतोय असं असते. ह छान असते आमचा मुलगा पण दोन तीन त्यान केला आता त्याला बाहेर घातल्यापासन मग आता नाही.
हा हा म्हणजे तेवढंच होय मुलांना पण शिवाजी महाराजांबद्दल माहिती तेन कळत्या नी हा. त्यांच्या वाढत्या वयाला हे बाहेरच पाहिजे जरा गड-किल्ले हा.
आणि काही त्याला पैसे वगैरे काही नाहीत भरायचं असं फुकटच.
हा म्हणजे असं माणसात, माणसंच जातात काय सगळी?
माणसं जवळ जवळ लाखान तेन अशी
हा, हा.
चांगलं असतंय ते पण बघाया म्हणजे अ ह्याच्यावर टाकतेत ना इंस्टावर वगैरे. त्यावेळेस टाकतात लोक ह चांगल असतय.
आणि सिंधुदुर्ग पण छान आहे बघण्यासारखं.
होय, होय.
बरोबर असं अरबी समुद्राच्या मधोमध हाय ह. आणि ती वास्तु तर बघा की कशी आहे म्हणजे पूर्ण अस दगडाच कोरीव काम आहे खरं चारही बाजूंनी पाणी असताना पण ते अजून आहे असं असत.
हा, होय. म्हणजे पाण्यान वगैरे काही खराब झालं नाही काय होय. बाई किती मस्त वाटत ह.
छान आहे तिथं पण
हो रे मा आणि काय करताय म्हणजे घरी बसून काय दुसरं काय करताय काय
घरी बसून काय नाही तसे आय ते एक लागलोय अंगणवाडीच
हम् हम्म
मतनीस म्हणून मजायचं घरातला आवरून रोज
हम्म हम्म हम्म हम्म
होत्या मुलगा अजून बार का हाय
हा होयकी
हा खायला जरा दमवतोय तेवढंच मग मग आज कसं झालंय आ तीन जरा लग्नाला गेल्यात
हम्म हम्म
त्या सकाळी स्वयंपाक तेन सगळ आाती लवकरच गेलेत सहा वाजता स्वयंपाक ते करून गेल तो शाळेला कणकण आलती म्हणून अ मग भांडी आणि धुनं पडले अजून मगाशी पण शाळेत म तर झोपलो आत्ता जरा धुनं घातलय निर्म्यात धुवायचं म्हटलं
हम त्याला आणि मुलग्याला
हा कोण नाहीत हेनी पण आता कुठे बाहेर गेले होते हेनी झोपून उठल्यावर मी माझी झोप लागली तिथ व हि कुठे गेले मग आता त्याला घ्यायला एकजण लाग
बै हा दुपार झोपत नाही का
झोपून उठला म्हणजे शाळेतन जरा लवकर आलता मी याय च्यासोबत मी यायच्या आधी झोप झाल्या त्यची
हं हं हं
आबाळा आबाळा घातलंय येतोय का नाही काय माहित पाऊस तर
काय नाहीरोजच आभाळ येतंय खरं पाऊस कुठं पडाला पडतोय
हा
पाऊस नाहीच पडत. आणि कुठं कुठं जाताय का नाही फिरायला वगैरे असं
अ फिरायला आता मग इथं लोकरेवाडी म्हणून माहितीय का गाव मिनी बाळूमामा म्हणत्यात त्याला हा तिथं जातोय म्हणजे सुट्टीच्या दिवशी तेनं जातोय तिथं
हा हा हा म्हणजे बाळूमामाचं मंदिर आहे काय तिथं
हा बाळूमामाचं मंदिर हाय मोठी असं मूर्ती हाय
हम्म हम्म हम्म हम्
अ शंकर, गणपती आणि कशाचं असंसं तीन मोठ्या मुर्त्या आहेत आणि भरपूर छान आहे ज्यांना आदमापूरला जायचं होत नाही त्यनी हितच देवाला दर्शनाला येतात. हा गर्दी असत्या आम अमावस्येला गर्दी अस त्या प्रसाद असतोयं तिथं
हम्म
मग रविवारी शाळेला सुट्टी असली की कुठं ना कुठं तर असं जात तोयचं देवाला. हा आरेवाडीचा बन म्हणून इथं बिरोबाच मंदिर आहे होय छान आहे, मग तिथं पण जातोय कधीतरी ह्या रविवारी हि कडे गेलो होतो त्या रविवारी तिकडं
हम् हम्म हम् हम हम्म
मग इथं काय कवठेमहांकाळ मध्ये असं पार्क तेनं काय नाय तासगावात आता झालय तसं इथं काय नाय अजून
हम्म हम्म हम्म हम्म म्हणजे अजून तिकडचा भाग कसा जरा हेचं आहे ना एवढा हे झा
झालं नाही ह तसं कवठेमंकाळ पेक्षा तासगाव मध्ये भरपूर
हा होय आणि सांगली जवळ लागली ना हो तासगावला त्यामुळं ते भरपूर हे झालंय
एक पण असं पार्क तेन लहान मुलांना खेळायचं तेन म्हणा काही सुद्धा नाही मग कुठं तर हॉटेल तेन असत्यात, धाबं तेन असत्यात मग तिथंच कुठं तर बाहेर आसलं तर आसलं एखादं म ह्याला कसं घसरगुंडीची लई आवड हाय, मग तासगावला आलतो तर रोज त्याला न्हेत व्हतो तिथं
हम्म. पोरांना तेच आवडतंय नाई हं हं.
आणि भरपूर म्हणजे खेळायला, पण पोरांना मग तिथं खेळायला नसा आहेत ना. मुले छो मुलं छोटी
अ नाहीत काकी कॉल झालाय बघा हा.